मलागे च!
आवरलं जेवण! ! हो दु
जेवण भाजी झाली पातळ!
हा आ! !
भात झाल्या त भाकरी करायची.
त्या नादाल लागयच हंका हं ह जेवण आवरलंय दे वरीचा भात जरा करालोय!
हं हंकसं कस करताय वरीच भात?
नाही नाही मी, नुसत तेल घालून मा ज भाजून हे करतोय तेसंग आमटी केेलीया आणि शेंगदाण्याची यांना हम! !
हा नुसता केलं तरी चालतय, आमटीतून मी वरी भाजून घेतो. तो तेल टाकून?
हा!
आणि त्याला एक एक बटाटा एक मिरची एक वाटी भर वरी साठी, एक मिरची नाही तर, दोन मिरची. आणि एक बटाटा आणि जरा शेंगदाणे. मग ते वरी भाजून घेतलं की त्याच तेलात जरा
हम्म.
बटाटा भाजायचा, बटाटा भाजताला की, मिरची टाकायची आणि भाजलेली शेंगदाण घालायचे.
हा.
ते थोड्या वेळ भाजायचे बारीक गॅस करून. आणि नंतर पाणी ओतायच त्यात. आणि पाण्याला उकळी आली की मग ते वरी घालायची त्यात, ती वरी काय लगेच शिज त्याला वेळ लागत नाही त्याला, हा.
हम्म-हम्म, मी पण जरा तेल घालून भाजतोय आणि, मग पाणी.
तू तेल, हा-हा वास सुटल्यावर आहे ना, ते. हा गरम पाणी उकळलेलं, तसच करते मी पण.
हम्म, ते शिजतंय लगेच. पाच मिनटात.
हा, अ मीठ जास्त झाल्यावर काय करताय ओ आमटीला.
काय झालं.
आमटीला एखाद वेळेस मीठ जास्त झालं तर काय करताय म्हटलं?
नाही ना, मी कधी काय केलं. तुम्ही करता?
नाही मी जरा गुळ टाकलाय त्यात.
मीठ जास्त झालं.
हा म्हणजे काय झालं, ते खारं मीठ जे आहे ना त्यातास मीठ जास्त होते की, मीठ जास्त पडत नाही होय, आपल्या हातून एखाद्या वेळेस असं ओ.
होतंय की हो, पण कधी ट्राय केलं नाही, असं काय दुसरं तिसऱ्या त्याच्यासाठी.
हा-हा. ते सोयाबीनचे सोयाबीन नसतं का ते, त्याच हे केले आहे ओ. पातळ आणि ते काय झालं आम तर जे आम्ही मीठ आणलंय ना आता, ते घडीचं मीठ हाय. त्या मिठात अस खर लागायला लागल्या. आम तिथं अस खर लागत्या. त्यामुळे ते मोठं मीठ वापरालोय कालपासून. ते एकदम जरा जास्त पडलं.
आरे त्याच्या.
ते मिठात असवं असं आहे ना, मिठात काही दिसत नाही. पांढरच मीठ दिसतय, आणि जेव्हा आमटी ते करतोय तेव्हा खाली अस खर लागत्या मग काल बघितलं तर हे हम्म, नाही लाल-लाल लाल-लाल अस हे असते ना, राळ, म्हणजे लाल-लाल असं, ते कशाचं खडं म्हणायचं, की लाल खडं असते. हे असं, गारच खड, हा.
हम्म, आहेत का?
काकी पण आहे होय? हा-हा शर्ट तिथ वर असेल त्याचा.
झालं तर अस, बर्फ चमचावर ठेवून फिरवलं त्यात मण माहीत होता. हे मीठ जास्त झालं की काय करतात माहित नाही हा.
काय करतात ते बर्फ?
लांब वाटलं. ह अबा म्हणतय आमचं पाणी वाढवं म्हन. हम्म.
केले आता.
हा. मग तेल हे करतात असं चमच्यात बर्फ ठेवतात आणि त्याच्यावर फिरवतात. वरण ह तेल घट्ट होतय तेल सगळ्याचे हा चमचाल चिटकत.
हा हा असं होय. ते हे पण घालत्यात ओ तेल जास्त झालं ना ते टिश्यू पेपर असते ना आपलं.
पाहिजे तुम्हाला? तेव्हा तेनि कवा आलती आले नव्हत तेव्हा करू ना तुम्हाला. पाहिजेल आहे काय? हा असं सांगा. हॅलो.
हा ते टिश्यू पेपर असते बघ आपलं.
हा.
हॉटेलमध्ये तर असता कि ते पेपर. तेल तेन जास्त झालं ना हा ते असं कागद त्यात टाकला वर असं वर टाकायचं आणि अलगत काढायच त्यातून ते पण तेल असं ओढून घेतेय.
घेतय होय हम्म हम्म हे तेल उपयोगाला येतेय नाही खरं पुन्हा पुन्हा.
होय होय.
हे चमचाला लागल कनी ते वापराय येतेय आपल्याला. हम्म अस हूतय. हम्म हम्म.
मग आणि.
आणि काय नाही बघा ते एकादस आहे वो म्हणून चहा मागाल्यात. हम्म हम्म.
तिकडं तिथं तिथं पां पांढरा नाही का तिथं.
नाही मग टी शर्ट आहे बघ आत ठेवलेला आत्ता. गुलाबी कलर मध्ये आहे अस्या आत. आत्ता घातलाय अशामध्येच हाय गुलाबी जांभळ्यामध्ये ठेवलाय आता. जुना हाय नको तो हाय नवीन हॅलो.
हा बोला की.
हा ते हे सासू आमची चुलत सासूबाई कुठं चालल्यात. ते मुलग्याला घेऊन चालल्यात ना कपडे मग आत्ती कपडे घालाय लागल्यात.
हा हा. पोरं बाहेर चालेल की कपडे बदलायला लागतात घाण करून
हा घाण कर आत्ताच हात-पाय धुवून घातल्यात खरं ते घरात घालायचे आहेत ना मग तेनी. कुठं चालल्यात काय माहिती त्यांची फोर व्हीलर आहे. ती गाडी बघितली की तो गाडीच्या माग लागतोय. मग तेनी गाडी थांबवली आता कुठं जायाची हायत काय माहित.
हा हा हा हा. जाऊ दे घे. शाळा असं जवळपास असलं की काय वाटत नाही जायला. आपल्याच माणसां सगं जायला काय.
हा त्यांची फोर व्हीलर आहे. त्यामुळं तेनी माहेर तेन इथं जवळच आहे वो त्यांचं त्यानी जाऊन. मग जिऊन तेन येत्यात ना एखाद वेळेस. कायतर बड्डे कुणाचा असला की जात्यात माहेरला बड्डे करायला. हा कसा बारकाय ना ह्यो लाडका झालाय सगळीकडं घेऊन जात्यात त्याला.
हा हा जाईत असतील हो ह जाऊ देऊ जाऊ दे.
ह तर परवा डीपी ठेवलेला आहे सध्याला त्यात हायत. ते बाळ तुमचंच नव्हं ते. हा हा हा गावाला गेलतासा वाटतं.
अं आता नाही ते आहे ना. अ दिवाळी सुट्टीतला हाय फिराय गेलतो तेव्हाचा हाय ते हूं.
हा हा.
तो सिंगल आमचा नव्हताच फोटो तो क्रॉप करून ठेवलेला आहे हो.
हा हा.
त्यात मा मामाची मुलगी दादा तेन सगळी होती त्यातला आमचा फक्त क्रॉप करून ठेवलाय सिंगल असा काढलाच नाही ते आलमट टी बदामीला तेन गेलतो ना तवा काढलेला आहे तेे.
हा हा हा.
काय झालं आहे का नाही. इथलं आत्ताच नेवून ठेवलंय इथंय का बघ बघू बाहेर आहे काय? हा तो.
व्हय व्हय रबा.
तवा गेलतो आलमट्टीला गेल आलमट्टीला नाही गेलो बदामी नंतर पट्टलकल.
हम्म.
आणि तिथं शिवगेरी म्हणून हाय विजापूरचा गोलघुमट.
हा ते गोलगुमट लई हे हाय म्हणत्यात ओ.
होय प्रसिद्ध आहे. तुम्ही गेला नाही अजून? तिथ आहे ना ते गोलघुमटला असं म्हणजे एक. तेच मग आपली दिवळी असत्या ना म्हणजे जुन्या काळातल्या असं घराला दिवळी असत्या तेवढीच असं देवळी असत्या देवळीसारखी एवढीच वाट आहे आणि असं पायऱ्या उंच उंच हायत ते गोलघुमट वर चढायचा.
हा हा.
असं म्हाताऱ्या माणसांना तेन होतच नाही बघा आपलंच आहे ना एक चार पायऱ्या चढलं की आपलं पाय भरून येत्यात.
होय?
हम्म आणि एका वेळी एकच माणूस त्यातून जाऊ शकतो फ पूर्ण असा अंधार असतोय. मग बॅटरी लावून तेन जायला लागतय. मग एक पाच सहा पाच सहा पायऱ्या चढल्या की मग अस वर उजेड हाय, कमान असल्यागत, तसं चढाय लागतय
आणि पूर्ण वर गेलं की पूर्ण असा अंधार आहे तिथं, आवाज घुमतय तिथं काही बोललं तरी घुमतंय.
आणि मग परत येताना बाहेर
तिथं ते ह्येची कुणाची, हा हा बस दुसऱ्या
हां
आणि तिथं कुणाची तरी समाधी आहे हो, वर गेल्यावर आहे ना थेट ती समाधी दिसत्या.
हा हा, असेल कुणाची तरी.
हां.
महाराजांच्या
आणि ति, हा आणि विजयापूरमध्ये आहे का ते बदामीमध्ये आहे काय मला आठवना ते पटदकल मध्ये, अ पहिल्याच्या काळात ना असं जेल ते हाय माहित, ते जेल पण आहेत ओ ते, मग विजा -पुरमध्ये बघितलं का पटदकलमध्ये बघितलं मला ते आठवंना
हां
असं जुन्या काळातलं, असं दगडा दगडी जेल आहे तिथं. असं ओळीने एक दहा बारा जेल आहेत, हा.
हा हा, जुन्या पद्धतीतलं.
हा आणि, असं त्याला लोखंडी असं पूर्ण असं अम् गेट ला कस लोखंडी असते ना तसं य ते. हं ते मग कुठं बघितलय मला आठव ना खरं तिथंच हम्म, इथ पट्टदकल मध्ये बघितलंय का तिथं बघितलय काय माहित नाही, खरं हाय तिथं जेल हाय, आणि ते शिवगेरीे जे म्हणतोय ना, तिथं असं अ जसं आंध्राला माहितीय का ती, श शंकराची असं काळी मूर्ती ते बघा ते, स्टेटस ठेवत्यात की सगळी जण.
होय.
अं शिवगेरीला पण आहे ना, तशीच सेम मूर्ती आहे.
आहे का?
फक्त ती पांढरी मूर्ती आहे हा, सेम तशी हाय. आणि तिथं गार्डन हाय पार्क हाय मुलांसाठी.
हा हा.
तिथं पण असं तिकीट काढून हाय बघायला. गाडी पार्किंगसाठीच तिकीट हा.
हा -हा. टोफ संभापूरला पण भारी हाय, असं बघायसारखं.
हो तिथे पार्क तेन हाय काय, टोप संभापूरला.
काय म्हणलासा? होय पार्क आहे पार्क आहे स्विमिंग पूल रेन डान्सस बरंच काय काय हाय, आता लय सुधारना झाल्या, मी पण लहानपणी गेलेलो.
म्हणजे तेे जिथं गणपती आहे तिथंच आहे का ते?
हा गणपती तिथच हाय, ते गणपतीला साडेतीनशे रुपय तिकीट हो तो त्या टायमाला, आता वाडलं अस
गणपती बघायला.
अ म्हणजे एक मिनिट हा, करतो थांबा कट करून.
हा.